हॅलो.
हॅलो.
हा बोला ताई हो येतोय तुम्हाला माझा येतोय आवाज?
हो येतोय येतोय. चला झाले दुपारची कामं आटपली? बरं बंर.
हम्म.
तेच म्हणलं. काय करताय ब बघाव. एकदस. निवांत आहे का वेळ बोलायला? आसं पण, आसं पण बोलायला वेळ नसतात कुणाला. अ त्यातली त्यात आता विचारावं लागतं. ते आहे का वेळ बोलायला?
हो, ना. कारण काय आता गृहीनी आपण असलो, घरामध्ये तर ठीकय. नाही तर मग बाकी वर्किंग बायका असतील तर, म नाही ना जमत असं बी
ग्रहिणी असल्या तरी, काम असतातच की? ते त्यातनच, त्यातनं पण वेळ भेटत नाहीये. ठीकय. कसय, मग असंय. तुम्ही काय करता घरी? का म असं, नुसतं आपलं
नाही, नाही आपलं घरीच. हा गृही आपलं. घरीच असते.
हो माझं- माझ चाललेले असतात काम भरपूर. मा माझं शे शिवणकामात चाललेलं असतं. पुन्हा ह्याचं विणकामाचं. हे रुकवताच्या ऑर्डरी-बिर्डरी घेते ना.
हा का! अच्छा.
त्याच्यामुळे माझ ते बिझी शेड्यूल असतं सारखं.
पण चांगलं आहे ना उलट वेळ जातो ना, असं. आता ते आम्हाला काही शिकलं नसल्यामुळे आमच्याकडे ते काही नाहीये. म्हणजे शिकली नाय किंवा काही इतर छंद. लहानपणी, वेगळ्या जबाबदाऱ्या अस ल्यामुळे असलं काय करता आलं नाही.
तस काही नाही. तुम्हाला आवड असेल तुम्ही आता पण शिकू शक
हो, हो, हो. शिकू शकतो. हा, बरोबर, बरोबर. ते काय असं आजूबाजूला कोणी शिकणारं बघ आ बघ करणारं असेल तर शिकेल ना माणूस. आता कसं ते हिते आजूबाजूला पण नाही कोण तर मग कसं, काहीच नाही ना.
हां.
नाही तर मग काय, एकमेकांच्या नादाने आपण करतो की नाही?
मंग काय तर! एकमेकांच्या नादानच होतं ते. म्हणजे ते चा चाळीत होते तेव्हा, ते करायचे सगळे. आता ते बिल्डींगमध्ये सगळे गेल्यामुळे
हा मग, आमचं तसंच झालं ना. बिल्डिंगमध्ये असल्यामुळे, कोण, कोणाकडे बिनसत तर ते, काहीच होत नाही गोष्ट.
येऊ का? भेटतच नाहीत. बिल्डिंगमधल्या लोकांना कस समजत पण नाही. म्हणजे आहेत का, गेलेत बाहेर ते. असंय ते. कारण स सगळे, आपापले बिझीच असतात. सगळे पूर्ण.
आपापल्या ह्याच्यात. आपापल्या रूम मध्ये बिझी असतात. त आपापले ल स असं कोण, एवढं लक्ष देत नाही.
हा. तर ते मी आत ते ते तेच मग आता ते, त्यामूळं माझं आपलं चा चालूच. म्हणजे, बरीच वर्ष झालं मी करते. मग ते असतात. म्हणजे अशा ऑर्डरी. असं ते पे एक पेज पण काढलं इंस्टाग्रामवर. त्याच्यावर मग असं ऑर्ड- ऑर्डरी घेते. हम्म. करोनात काढले. अगोदर करत होते, मी अगोदर घरगुती. पण ते असंच ओळखीचे असतील तेवढेच मागायचे. ते नंतर मग आता. घराच करोनात काय करायचं, घरात बसून. म्हणून ते पेज काढलं. मग त्याच्यावर मंग - मंग आता, बाहेरून घेतो ऑर्डरी, अशा. मग कुरिअर. हा, भेटतात ना मग बाहेर अस असतील तेव्हा मग ते, असं कुरिअर चार्जेस - बिर्जेस पोस्टात - बिष्टात टाकून. करायचं कुरिअर
अच्छा, बरं आहे ना, चांगली गोष्ट घरात बसून पण, काहीतरी आपण बसलं, सगळं सांभाळून बाकीच्या गोष्टी, सांभाळून, घर सांभाळून आपण करतोय, तर एक मोठी गोष्ट आहे वेगळी ग, आनंदाची गोष्ट आहे, आपला वेळ पण जातो. आणि, आपल्याला पैसे पण, मिळतात त्याचे,
पैसे मिळतात, वेळ जातो, आपल्याला एक आनंद भेटतो वेगळाच, जरा एखादी वस्तू तयार झाली की
नाही -नाही आणि आपण तयार तर होतेच ते, तुमच्याकडे ती कला आहे तर, पण त्याच्या, आपण काय त्याचा उपयोग काय करतो, करून मिळतोय आपल्याला, चार पैसे मिळतात, तर त्याचा वेगळा आनंद आहे.
हो, मंग काय तर, बसण्या असाच वेळ बसून, घालण्यापेक्षा ते बरं आहे. आपलं काहीतरी, आपलं त्यात कलेचा एक उपयोग होत. ते, काहीतरी असं, प, एकदम शेवण ते, शेवणकामात पण असतं, चालू मध्ये. मध्ये ते असतं.
हॅलो! हा -हा आवाज येत तो, आतमध्ये, मध्ये येत, नव्हता काय का माहिती,
हा, काय ते रेंजचा पण, प्रॉब्लेम असतो ना. त्याच्यामुळे पण असेल, तेआता -ते अ ते, शिवण कामाचे पण, बरेच चाललेल असेत लहान मुलांपासून अ- बायकांचे लेडीचे सगळे, अ- ब्लाऊज,
त, का
हा, ड्रेस ब्लाऊज, गोदाड्या, साडी फॉल फिटींग, त्या, लहान मुलांचे कपडे बिपडे, असे जस- जस हॅलो! हा ऑर्डर असल तस, घ्यायचं करायला.
हा, ते तर काय, ब्लाऊजचे आता अ, कसं एखादा सण आला, कुठला काय आला तरी, बायकांना ना, तर, वेडच असतात ना, म्हणजे नवीन साड्या, घ्यायच्या ब्लाउजस शिवायचे,
मग, काय तर
मग, ते तो काय, म्हणजे चांगलं आहे ना, नेहमी, कायम स्वरूप येते, घरगुती काम आहे आपलं,
आणि ह्याचं पण चालच असतं, लोकरीचं- लोकरीचं ते काय लग्नाच्या सीझनमध्येध्ये असतात, जास्त करून ऑर्डरी, आणि म असं, मध्ये, आधी पण लागत, लोकांना गिफ्ट, बीफ्ट द्यायला कुणाला तोरण रुमाल, अ, बाकीच दुसर फुल, बिल बनवायचे,
हा, हा म अ म्हणजे तुम्ही, असं सगळं बनवून असं हे करताका, फोटो वगैरेतरी पाठवा, आम्हाला त्याचे,
हो, पाठवेन ना, तुमचा नंबर मी सेव्ह करून त्यावर, पाठवेन एकदम,
म्हणजे आम्हाला कळेल, तुम्ही काय -काय करताय,
हा, संक्रांतीच ते तुमच, तुम्ही इंस्टाग्रामला आहे का? नाही ना,
नाही- नाही इनस्टाग्रम ला नाही,
अच्छा नाही तर, मग त्याचं पेज पाठवलं असतं, त्याच्यावर आहे सगळं म्हणजे असं, ते, लोकरीच, बरे, दिसतात ना, बाजारात बघा ते सगळं असं, बनवलं जातं हँडमेड आपलं असं, केस, केसांचे रबर अते, परत ते अप हे ज गुळी म्हणा, ता समय रांगोळी. ताटाभोवच्या रांगोळ्या असं
हा हा,
बरच म्हणजे प्रकार आहे. जे जेसं ते डॉल बिल असं सगळं बनवते तिथ. पूर्ण पून्हा जे जेवणाच ताट केळीचं पान, केळीचं तेंन, दिवाळीचा फराळ त्याची परत फळ लोकरीची कापूस विपूस भरून.
बरंच काहीतरी बरच भरपूर म्हणजे गोष्टी करतायेत. आणि खूप छान म्हणजे शिकलात कुठे एवढं सगळं, अगोदर
शिक, अगोदर नाही शिकले मी. असंच बघून बघून शिकले ते‌.
होय काय, पण शिवन क्लास शिकला असाल ना, आधी? शिवण क्लास
शि शिवण क्लास ज शिकले ते पण म्हणजे असं घरी सासरी इकडं आल्यावर ते शिकली ते एक महिना बरोबर तिकडं गावी असताना. नंतर मग इकड आल्यावर मग असं सिटीत आल्यानंतर आमच्या शेजारीच होते. त्या त्या शिवा शिकवायच्या. मग त्यांच्याकडं शिकली. पंधरा वीस दिवस आणि मग मग लागली आपल्या करा ते शिवण कामाच‌ करायला. हा स्टार्टिंग ला स्वतःचच घ्याय चे मग नंतर हळूहळू जरा मग थोडे कधी वेळ येते असे की, करावा लागतं बाहेरच.
बरोबर करावं लागतंवेळाचं काय नाही पण चांगलंय ना आपण ल करतेय तर, वेळच यायला कशाला पाहिजेलो.
ते मग ते घ्यावं लागले. मग ते तसं मग ते हळूहळू मग ते करायला लागले. म्हणजे मला आवडत नव्हतं शिवणकाम मी आपल्या माझ्यासाठी शिकलेली होते ते. हा मग ते कर करा बाकी मला विणकाम आवडतं. मी विणकाम करायची पहिल्यापासून. पण द्यायची असं, शिवण कामाच एवढं घ्यायची. ते नाही जास्त कोणाच आता घेते. आता पण जस वेळ भेट टेल तसच हे करते. असं जास्त लोड नाही घेत.
ना बरोबर आहे. आपल्या शरीराला जेवढं झेपेल तेवढंच करायला पाहिजे ना, त्याच्यापेक्षा जास्त कसं काय करू शक
जास्त नाही हे करत मग, जाऊन
पण आता शेव अ विन हो शिकायला आवडेल की आता. पण आता तुम्ही कुठे मी कुठे असं होईल ना, नाही त शिकायला आवडेल. की, नवीन गोष्ट शिकायला का नाही आवडणार ओ? शिकायला कोणालाही आवडतंय. पण त्याची आवड पाहिजेल ते पण आहे. की शिक्षण घ्यायचे पण आवड पाहिजे असं. आणि लोकरीचा अजून तुम्ही काय काय करता?
लोकरीचे बरेच प्रकार वळते म्हणजे असं तोरणाचे विविध प्रकार आहेत. रुमालाचे विविध प्रकार आहेत.
त्यांना कुठे कि, आपल्या तुमच्या मनानेच तुम्ही तयार करत गे
नाही मग मी युट्युब वर युट्युब वर असतात ना डिझाईन त्या, त्या बघून त्यांचे व्हिडिओ असतात. ते ऐकून ऐकून मग करायचं किंवा हा नाही तर समोर जर आता तुमचा तुमच्याकडे एखादा असली वस्तू मला आवडली तर ते ते बघून टाके मोजून बिजून ते पण करू शकतो आपण असं. काय केलंय कसं केलंय, ते बघून हा पिशव्या बिशव्या ते बॅगा. असं आपण करू शकतो, असं काय ते आता एकदा ते डोक्यात आपल्याला हे असल कि मग ते आपल्याला जमतच बरोबर.
आणि पायमोजे स्वेटर वगैरे लहान मुलां
लहान मुलांचे बनवते की आता बी स्वेटर घातलय विनायला छोट्या बाळासाठी- तस पण बनवते, फक्त दोन सुयांच असं मो- ठ असतय एका सुईवर बनवते दोन सुयांचा तो मोठा मी एकदा शिकले होते एका त्या नाते कडून विसरले आता ते परत काय केलाच नाही मी तो माझ्या मुलीसाठी केलेला होता एकच परत नाही केलेला मग एका सुईवरन प्रोसेस असते, त्याच्यावरन करते.
अच्छा.
मग आता ते बाकी मग असं गुढीच्या वेळेस गुढी- गुढी पाडवायच्या वेळेस ते गुड्या असता त्या. ते त्या पण देते बनवून हा होते तेच गुडी लोकरीचच पानं, लोकरीचच घाटी लोकरीचच तांब्या.
हा अच्छा त्याचे न त्याचे फोटो वगैरे पाठवा आम्हाला व्हॉट्सअप वरती म्हणजे मला काही आयडिया येईल हे बघायचे म्हणून. हा खूप छान ताई काम करताय.
आणि मग आता हा तसं म्हणजे वेगवेगळं आहे जास्वंदाच फुल गणपतीच्या वेळी मोदक गणपतीला. अस ते लोकरीचे अस- बनवून असे बरेच दिले आता ते पहिले जशी ऑर्डर असेल तशे द्याय च मग ते मायाकडे तयार का नाही. फोटो आहेत सगळे तयार असं फक्त ऑर्डर असले तर घेत
हा हा ताई बरोबर आहे ना उगच मुद्दाऊन कशाला कोन करून ठेवेल.
वेळ पण नसत एवढं करून ठेवायला ते ते बनवायचं हे परत इकडच काम असतं, घरातली काम असतात कुठे मंग कुठे करायचं अस ये हा ते आपलं करत बसायचं म्हणजे ते आपलं कंटिन्यू बिजी वेळ घालवायचा मग अस आपण आता- त्याच पण तेमध्येच संक्रांतीच्या वेळेस पण असतात तीळगुळाचे हलव्याचे दागिने असतात ना.
हा हा हा हा हा
हा ते पण ते पण बनवतो आम्ही असं
हा अच्छा
ते मुलगी आणि मी बनवते तिला- हा तिला पण आवड आहे अस असं- मग ते ते दोघीजणी बनवतो. ते मग ते तेव्हा ते सिझ सीझनलाज असतं ते तेवढं- असं, ते तिळगुळाच काय तेवढंच पंधरा दिवस चाललेलं असतं.
बरोबर तेवढाच दिवस सीझन परत नाही. हा तेवढाच
मंग काय? हम्म हम.
चालेल चालेल ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून हा. ठेवते आता. चालेल हा करते मी हा ठीक आहे.